हॅलो
हॅलो हा बोल की कायं करते
हा काय केलं साहेबघ बसलय तू काय करल्यास चहा तेन झालं.
हा चहा ते झालो मी पण बसले चहा पिऊनच बसते.
आ हा मग संध्याकाळची तयारी जेवणाची.
संध्याकाळची करायची बघ आता करायची वेळानं जेवत्यात. त्यामुळं काय लवकर करत नाही.
हा चालते गरम गरम करून खायचं.
होय होय गरमच लागतय.
हा हा. ह कालचा विषय आपला राहिलाच की तू महापूरचा.
होय अर्धाच राहिला की तो.
होय होय हा.
आज पण घर भरपूर गरम व्हालत.
होय होय गर्मी लई वाढल्या आणि कार. का त बंद आहेत का साखरेच्या.
नाही चालूयत की.
हो काय मग आंब्याच्या यान माशा भरपूर झाल्यात आमच्यात. तुमच्यात आहेत काय हा तेच की गोडव्या मुळ.
गोड व्या मुळ.
हा.
आता साखर कारखाने चालू आहेत पण कसा आता साखर इकडं तिकडं ट्रान्सफर करायचं काम असतते त्यांचं आता. आता काय ऊस म्हणजे ऊस ऊस काही नसते जात नसते कारण ऊसात. सीझन संपला आता फक्त साखर मोजतात टण किती झाले काय सगळ. तिकडं जिथे गरज लागते तिकडं ट्रान्सफर करायचं काम चालू असते आता.
हा हा म्हणजे जागोजागी पोचवायचं काम चालू आहे साखर.
होय होय माझे पप्पा आहेत ना तिथ.
होय हा हा. तर सीजन चालू झाल्यानंतरच कारखाना चालू काय मग.
होय नाही आता कारखाना चालू आहे पण आता कसं रोजच. जनरल ड्युटी असते दिवसभर सकाळी जाऊन संध्याकाळी असते. ते गाड्या वगैरे येतात बैलगाड्या.
हा. मशनरी वगैरे स्वच्छ करायचं.
हा ते काम चालू असत त्यांचं आता.
ह हा.
हम्म.
मग आणि काय म्ह. माझ पण नंतर आता तयारी करायचं बघा आता उजेड किती आहे सहा वाजले. तरी अजून किती उजड् हाय.
होय होय उजेड पण आहे आणि आज. अडतीस डिग्री सेल्सिअस तापमान होतं.
हो हो आजलंही गरम व्हाल तर पाऊस पडतेय का का असं झाल तर दुपारी तर आभार झालेलं.
होय होय भरपूर असं वाटल तर की खरोखर पाऊस येतोय. वाटलेलं पण काय ह्या वर्षी पावसाचा काय अंदाज नाही.
अंदाज नाही पडला असत तर जर बरं झालं असत शेतकऱ्यासने शेतकरी पावसावर. अवलंबून असतोय.
आता कसं व्हाय लागय एकदा पाऊस तर पाऊसच पडतो एक वर्ष एक वर्ष दुष्काळ तर दुष्काळ. सकाळच राहणार आहे असं वाटयला लातं.
हो आणि कसं. अ उन्हावर अवलंबून राहणार नाही पावसाळा ऊन किती पडेल तेवढं पाऊस पडणार.
होय होय तसच क
हम्म पडलास तर बरं झालं असत शेतकऱ्याला तेवढंच ते झालं असत ना बरं पडलं असत हम्म
आम्ही आज गावी गेलतो तिकड कर्नाटक भागात पाणी नाही झाले असं पिक सगळी असं वाळून हे जा लागल्यात रानं सगळी वाळल्यात हो करप वाळून करप
पडली असतील
साधी नारळाची झाडं सुद्धा वाळून असं धांप्या त्याच्या झाडाच्या फांद्या सगळ्या वाढल्यात होय हम्म
आणि म् पाण्याच बाटलं पण आधी छोट अ मोठ्या दहा रुपयाला येत होत कि ते आता वीस रुपयाला केल्यात होय गार पाणी असलं तर दहा रुपय र आणि काही व गार पाणी असलं फ्रीजच तर वीस रुपये
होय तसच आहे आता
हो
तरर आपण म्हणतोय खरं ते पाणी बोरिंगच असतो मग ते पाचतय आम्हाला तर सवय नाही आहे आम्हाला हे रोजच आमच्या हा नळाले ते ते पण सवय आहे ना मग त्यामुळं आम्हाला ते मधी पाजलेलं आम्हाला ते पाणी पिल्यावर
होय आम पण नाही पितो आम्ही पण नदीच पितो
होय मुलांना पण भातता य ते कारण जे सवय असते तेच मुलांनाच चालू ठेवा
चांगलं होय होय नाही तर उगंच आजारी पडलीत की आणि दवाखाना
हो
हम्म मग ह्यावे का पूर येत नाही असं वाटतय कारण पाऊसच नाही की हो आणि पूर येणार म्हटले की आम्हाला टेन्शन पसारा बांधा कुठ जायचं घरात येते पूर त्याच्यामुळे पाणी
हो
ढास वाढतात पाण्यामुळं सगळं रोग राई येतय
होय दोन हजार एकोणीसला तर आमच्या इथल्या दोन तीन बायका अशा वाहून गेलत्या कारण त्यांच्या घरात पाणी केल्यामुळे त्यांनी काहीतरी गडबडीनं आपल्या वस्तू आणायला हे लाग ती लागते असं सामान आणायला ते ना आत असं धाडस करून गेल्या त्यामुळे त्यांना ते पाण्यात चा प्रभाव एवढा होता का नाही दोन हजार एकोणीस ला
होय होय प्रवाह जास्त होता
होय आणि लई फास्ट पाणी वाढत होतं त्यावेेळेस
हा हा हम्म आलमटी धरणात ना पाणी प्रवाह बंद झालेलं वाढतं तेव्हा म्हणताना एवढं पू पाणी आलेलं
होय होय त्यावेळी बंद झालेलं त्यानी तर किती पाणी घेणार आहेत
हो होय त्यांना लागल तेवढं तिथून बाकीच सोडणारच की
हो मग त्यांच्या भाग त्यांच नुकसान होणार नाही आम त्यांनी आमचं पण आपल्याला वाचवायला जाणार पण त्यांच्या भाग सव बुडणार नाही तो पाण्यान हा तेच के मग ते बुटणार
ता कारण ते जास्त झालेने उंचीले वाढल्या रस्ते त्याची त्याच्याममुळं पाणी खेळायला जागाच नाही त्याच्याम
आपल्या इकडे जास्त पुऱ पुरया लागलाय कारण आपल्या इकडे जास ते काम भरपूर झाल्यात.
भरपूर झालात आता आणि ते रेस्क्यू फोर्स एक म्हणून नवीन काढला ते एक बरं झाले ते अ म्हणजे आ अडकलेल्याना हे तेन ग प म्हणजे असं हे असतात त्यांना वाचवायचं तेन काम करत्यात.
होय होय.
पुरात अडकलेल्यांना वाहून गेलेल्यांना परत कुणाचस सामान राहिला असलं तर आणून ते रेस्क्यू फोर्स म्हणून ते आहे की ते सगळे वाचवायचं काम करतात त्यांना आणि व्हाईट आर्मी आल्या
ते रेस्क्यू फोर्सवाले काय मदत केले मेन माहिती काय आम त्यावेेळेस दोन हजार एकोणीस ला माझ्या माझ्या आजीची मावशी तिला कणी काहीतर आजारी पडली आणि तिला ऍडमिट करण्या एवढं तिला खूपच आजारी पडली तिला काहीतरी झालेलं जास्त झालेलं. आणि त्यावेेळेस तर सगळीकडे चारी बाजून पाणी आणि पूर्ण आम्हाला गाव सोडता पण येत नव्हतं आणि एवढा उकड झालतं पण तिला तर जास्त फालतं आणि करायच तर काय म्हणता ते उगंच त्यावेेळेस रेस्क्यू फोर्स सरकारनं काढलेलं म्हणून बरं झालं. त्यावेळी त्यांनी आपल्या बोटीत न बसून नदी म्हणजे आपल्या गावाबहेर काढले त्या पाण्यातनं
हां.
म तिला नेऊन ऍडमिट केलं, मग त्या गावात कोण त्यांचे पाहुणे राहते त्यांनी नेऊन त्यांना डबातेन नेऊन दिल्या मग ते झालं. हे पण त्यावेळेस सगळं धा घात कीच होतं नाही सगळं धावपळ आणि कसं कोणाला पण बाहेर पडायचं भीतीच होत त्यावेळी पाऊसच एवढा होता की कोणाला बाहेर पण पडता येत नव्ह तं आणि बाहेर गेलं की अडकलचं पाणी हा पाणी वाढाल तर कुठं जायचं म्हणजे पाणी वाढतच होत.
होच की रस्ता बंद झालेला सगळी कडं आणि काय करणार.
हम्म, जनावरं पण वाहून गेली, माणसं वाहून गेली.
खरं ते पूर येऊन गेल्यानंतर राहिलेलं कचरामुळे डेंगू मलेरिया सगळं रोग किती आलेली सर्दी खोकला ते पाणी बदललं कि तेव्हा ते परत पात्रात गेल्यानंतर
हा ते डेंग्यू वगैरे झालं त्याच्यात कोरोना आला मोठा
होय होय. ते लॉकडाऊन कडक लॉकडाऊन झालेलं ते काय वे वेगळंच आलेलं नाही कधीच नव्हतं तसल काय.
कधीच नव्हतं आता कसं झालंय माणसांच नियत बदलल्या सगळी विचारशक्ती वाईट प्रवृत्ती झाल्यास. .
आणि मेन म्हणजे झाड तोडायचे जास्त प्रमाण वाढले आणि जास्त कसं असं अ घरं नाही तर परत अम मोठ्या-मोठ्या कारखान्या हे ते बांधायलात मग झाडं तोळ्यामुळे प्रदूषित झालंय सगळं.
हो हो.
त्याच्यामुळं मग पाणी पण नाही कायच नाही.
हा मग कसं वालय झाडं कार्बन डाय ऑक्साइड त्यांनी श्वसन करतात आणि आपल्याला ऑक्सिजन सोडत हा हा मग. झाडं तोडल्यामुळ ते पण प्रमाण म्हणजे कार्बन डाय ऑक्साइड प्रमाण वाढाय लागले. आणि लोकांना त्रास व्हायला लागलाय बी
होय होय हो बी पी
वेगवेगळे दमाचे हेज तेन त्रास व्हाय लागले श्वसनाचे.
आपल्याला ते ऑक्सिजनच सिलेंडर घेऊन फिरायला लागणार आहे ना. आला असं केली तर झाड हो आता ओजन लेयरला. किती मोठ्या भेगा पडल्या ते झाडं नसल्यामुळे
झाड नसल्यामुळे हा आणि गाड्यांचं प्रमाण वाढलय प्रदूषण वाढलयं. सगळे प्रदूषण वाढल्यात.
त्यामुळ सूर्य किरण डायरेक्ट यायलागलय नई आपल्यापर्यंत आधी कस. ते आवरण असल्यामुळे सूर्याचं प्रमाण कमी येत होतं आधी आता त्याला जास्त मोठ भेग पडल्यान डायरेक्ट पृथ्वीवर यायलंय त्याच्यांन एवढं. ऊन तापमान सदतीस डिग्री. अडतीस डिग्री. हम्म बेचाळीस डिग्री पर्यंत चाललेय.
आणि कसंय सांगु काय? आता जे पहिला म्हणत होते की झाडे लावा झाडे जगवा का झाडे लावत होते. झाडं लावल्यामुळं पाऊस पडत होता.
होय होय बाष्पीभवनतेन व्यवस्थित होत होतं होय.
त्यामुळे आता कसं झाले लोक झाड तोड तोडल्यामुळे पाऊस पण नीट पडना उन्हाळ्याचा पावसाळा झालाय पावसाळ्याचा उन्हाळा झालाय.
होय होय आता. झाड कमी झाल्यामुळे आता आय पी एल मॅच चालू होत परवा तिथं डॉट बॉल पडलं की आता एका झाडाला एका डॉट बॉलला पाचशे झाडं लावायची होतीत. ते एक चांगलं केलेत ते होय.
चांगलं
उपक्रम चांगला केल्यात त्यांच प्र चांगला येत एक त्याच्या माध्यमात झाड तर लावायच होतील त्यांतर त्यांच्या त्यांच्या ग्रुपकडनं तेवढी झाडं लावून घ्यायची होती जेवढं डॉट बॉल पडतील तेवढं.
ते कसं पाहिजे सांगू काय असली उपक्रम राबवन सगळीजण आपल्या मनान करायला पाहिजेत की बाबा आपण ह्या जगात राहतोय आपल्याला पण त्रास होत आपली मुलं बाळा उद्या त्याना पण त्रास होऊ नये आपण सगळ्यांनी मिळून काळजी घेतली पाहिजे ते आताची क त्याने करणात आम्ही का करू आम्हीच करालोय त्यानी का करू अस हो लोक
अ असं किती असं झाडं लावण्यासाठी असं तयार झाड द्याल तिथं
रोप
तुम्ही लावा हे घ्या तुम्ही लावा असं म्हणून गावोगावी अस फिरालतीत खड्डा काढून ला मोठीे मोठी अस झाड रोप कशाची तर फुला फलांचे हा
आम्ही शाळेत होतो त्यावेळी आम्हाला भेटवस्तू म्हणून असं ब कुणाच पण बड्डे असले की सांगायचे आणि शाळेत भेटवस्तू आम्हाला झाडाचे रोपच द्यायचे जेणेकरून मुलांना पण ते चांगलं वळण लागू दे आणि त्याची माहिती कळू दे
होय होय अक ते वाक्य व मिळालं असतं ना त्यांना घोषणा द्याला झाडे लावा झाडे जगवा आणि किती गरजेचं आहे हे कळाल असत त्यांना होय होय चालते चालते तुम् पण झाडे लावा झाडे जगवा
होय होय तुम्ही पण आणि आपल्या मुलांना पण सांगा
होय होय सांगायचं नक्की पहिला आपण आणि कसं, आहे आपण केलं तर तिने करणार नाही. आपण लावलो की तिने लावणार. होय, होय चालते तुम्ही सुद्धा लावा झाडे.
आपण शोषून घ्याल एवढं हवामानाचा बदल हे ते ना आपल्यात, आता आपल्या पूर्वज जेवढं सोसलेत तेवढं आपल्याला सोसाता येत नाही आता आपण जेवढं सोचलो तेवढं आपली मुलं सोसणार नाही त्यामुळे काळजी घ्यायला पाहिजे, सगळ्या गोष्टींची.
हा चालतय घ्या. तुम्ही पण झाडे लावा. आम्ही पण झाडे लावतो. हा हा चालतेय. हा ठेऊ का?
हा ठेव.